हा. बोला ना. आवाज येतोय का? हा, बोला. आवाज येतोय का म्हटलं?
आवाज येतोय माझा?
हा, हा, येतोय. माझा येतोय की नाही?
हा. येतो, येत की.
हा बोला. काय चाललंय, काय करताय?
घरातले.
हा काम आवरली. बसलेले जरासं. गरम खूप होतय. हम. गरम खूप व्हाय लाग लय घरात. फॅनचं वारं पण गरम- गरम लागतय. म्हणून बस
हो. आता ते, ऊन नसल्यामुंळ होते ना तसं. म्हणजे पाऊस नसल्यामुळं.
हा बघा ना आता, पावसाळा कधी चालू होतोय. तेच ना. पाऊस चालू व्हायला पाहिजे होता. पाऊस. पाऊस- पाऊस करायची वेळ आली.
हा तेच ना. पाण्या- पाण्याचं, सगळ्यांचं हे झालंय.
होय. ते गाणं नव्हतं का? आपण लहानपणी म्हणायचो बघा. येरे, येर पावसा, तुला देतो पैसा.
असं रिअली वाटायला लागले. असं म्हणायलाच पाहिजे, गाणं. तेव्हा तो पाऊस येणार मग.
म्हणजे पहिला, ती ग- गाणी वेगळीच होती पहिलाची.
होय की नाही? किती छान गाणी असायची, पावसाची. येरे, येरे पाऊस सा, तुला देतो पैसा. हे गाणं सर्रास सगळ्या मुलांना पाठ असायचं, की नाही.
हो. ते, पहिलीतलं गाणं होतं वाटते. पहिलीत
होय. होय - होय. आणि सगळ्यांच्या तोंडी ते गाणं असायचं.
हो परत ते, मडक्याचं पण एक असायचं बघा.
कोणतं?
ये ग ये ग सरी, तुझे मडके भरी. अ म्हणजे पहिली, बडबड गीतं व गैरे होती ना. ते छान हो
होय, होय. ती अजून पाठायत बघा. आमच्या लहानपणीची गाणी, अजून पाठायत आम्हाला. आणि आजकालच्या मुलां गाणे वगैरे कायच नसतय शाळेत. इंग्लिश पोईम. ती त्याला तरी कळत की नाही कुणास ठाऊक. त्याचा अर्थ.
होय आता पहिलं कसं? पाचवी पासून इंग्लिश असायचं, ना. आपल्याला आणि ते त्यांना आता पहि म्हणजे, अंगणवाडी पासनच चालू केलय.
इंग्लिश. हा, तेच ना. खरं, आपण म्हणतोय खरं. लोड होतय मुलांना अभ्यास.
हो तेवढे त्यांचे पण हे, म्हणजे डोकेलीटी पण चालायला पाहिजे, त्यांची.
चालायला पाहिजे. त्यांचं वय काय? खेळण्याचं असतंय. बागडण्याचं. तेव्हापासून त्यांच्यावर बर्डन, बंधन. म्हणजे हे यायलाच पाहिजे. ते यायलाच पाहिजे. हा अभ्यास करायला. आणि अभ्यास तर किती असतोय? लहान मुलांना.
होय. म्हणजे, त्यांची आता कशी मेंट- मेंटॅलिटी म्हणजे तसं तर आता पहिले कशे आपण आपल्याला काहीच येत नव्हतं पाचवीला गेलो तरी आपल्याला काही येत नव्हतं. आता अंगणवाडी पासनच त्यांना शिकवायचं चालू करता.
होय आणि सगळं येतय लहान मुलांना एबीसीडी आणि आपल्याला जेवढं मोबाईल मधल समजत नाही मोबाईल मधलं तेवढं त्यांना समजत असतंय. आजकालची पिढी हुशार आहे भरपूर हुशार आहे सगळ्या ह्याच्यातच हुशार आहे.
म्हणजे पुढं गेले जास्त
हो खूपच पुढे गेली
हम्म म्हणजे आपल्याला कुठे मोबाईल वगैरे होते
हा आपल्याला मोबाईल नव्हते आपली कशी आपण धडे वाचायचो प्रश्नांची उत्तर शोधून काढायचो मग लिहायचो तर साधता नाही प्रश्न दिला की चला घ्या मोबाईल मोबाईलवर सर्च करा तर लगेच येते लगेच वईत उतरवून काढणार म्हणजे त्यांना असा त्रासच नाही कसला मग आम्ही आम्ही सांग मी म्हणते ना माझ्या मुलांना
त्यांचा अभ्यास पण आता मोबाईलवरच येतोय ना ऑनलाईन
होय मोबाईलवरच येतोय. आणि सगळं असं मोबाईल वर अभ्यास खर तर नाहीच द्यायला पाहिजे. त्यांच्या मॅडमांनी असं सांगायला पाहिजे मोबाईल घेऊन आणखी अभ्यास राहतो बाजूला आणि दुसरंच काहीतरी करत बसतो गेम खेळ कुठे युट्यूब बघ. काय कर असं करत बसत.
जास्त करून मुलं आता गेमच खेळतात.
होय खरं गेमचं प्रमाण पण भरपूर आहे काय काय मुलं आता मध्ये किती ऐकायला मिळतय आपल्याला ऐकायला मिळत होत गेम खेळत खेळत हिकडे गेले हा
मी त्यांचे हे झाले.
हा तेच ना तिकडे गेली मग सरकारनं पण बंदी आणायला हा तेच सरकारनी पण बंदी आणायला पाहिजे ना असल्या गेमवर
हो
बंदी आणयला पाहिजे पण ते सगळ चालूच असत सगळं मोबाईल मध्ये आणि गेम तर किती आहेत मोबाईल मध्ये
त्यांचा पण फायदाच आहे ना त्याच्यात
होय त्यांचा फायदा आहे खरं आपली पिडी बिघडाया लागली आहे ना ते पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
होय.
तरी पण मध्ये त्यांनी आणलेली वाटतं पब्जीवर म्हणजे आणखी परत पब्जी चालू झाली. आणि बहुतेक अशी होय बहु तेक तशी मुलं खेळतातच. एक तेरा चौदा वर्षाची झाली की खेळायला चालू करतातच त्यांना फोन आणि गेम त्या त्याच्याशिवाय दुसरं काही नाही सुचत
आणि फोन द्याय नसला तर आणि ओरडतात रडतात जेवत नाही तस
रडतात. भांडणं किती त्रास करून घेतात मध्ये मध्ये एक न्यूज आलेली बघा फोन दिला नाही म्हणून मुलीन आईचा खूण केला. फोन का दिला नाहीस म्हणून होय म्हणजे एवढ्यापर्यंत मजल गेली आजकालच्या मुलांची
आणि आता छोटी मुलं बघा जेवताना त्यांना मोबाईल लागतोयच मोबाईल नसल्याशिवा जेवत नाहीत.
त्याच्याशिवाय जेवत नाहीत खात नाहीत. मग आई नाईलाजान फोन देतेच कारण तिला वाटतं ना बाळा कुठ कुठून तरी माझ्या बाळाच्या पोटात चार घास जावावेत ह्याच्यासाठी ती देतेच मोबाईल मुलांना आणि लहान बाळ सुध्दा होत बघा एक दोन महिन्याच मोबाईल दिला की गप्प बसतं रडायचं बंद होतं ते मोबाईल मध्ये त्याला काय दिसतं काय कळतं काय माहिती मोबाईल हातात दिला की ते बघत गप्पच बसतय त्याच रडनचं कुठल्या कुठं पळून जातय
हो आपल्या वेळेस कसं आपल्या वेळेस म्हणजे जास्त करून मोबाईल नव्हतेच
नव्हतेच जास्त काही नव्हतेच मोबाईल हा हा की पॅड खरं अशा प्रत्येकाकडं मोबाईल असं. नव्हतच ना
आणि मग नंतर ते स्क्रीन टचचे नंतर आले मोबाईल म्हणजे कॉलेजला वगैरे गेलं असेल त्यावेळेस
होय किमती वगैरे कमी झाल्या मग त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे अव्हेलेबल झालं ना घ्यायला ते पण
हो हो म्हणजे पहिला कसं ते मोठे मोबाईल कुणाकडंच तरी असायचे. आता प्रत्येकाच्या हातात ते मोबाईलय
हो प्रत्येकाच्या हातातय अगदी दहावी झाली कि, अकरावीला गेले का नाही मुलं लगेच पालक सुद्धा आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देतात
हो आणि ते छोटे मोबाईल आता आता गायबच झालेत. आता कोणाकडे तरी आपल्याला कळत नाही त्यांच्याकडेच आहेत. ते ते छोटो
क्वचितच म्हणजे जे वयस्कर लोकं वगैरे त्यांना हे यूज करायला येत नाय ना असेच लोक वापरतात. तसले फोन
आणि मोबाईल त्यामुळे आता सगळे बातम्या वगैरे त्याच्यावरच बघतात सगळे
हो ना, सगळं मोबाईलवरच आलंय आता
होय, पिक्चर वगैरे बघायच म्हटल्यावर त्याच्यावर
पहिलं असं नव्हतं ना?
पहिला कुठं काय होतं सगळी पिक्चर आपल्याला मालिका वगैरे बघायच टी व्ही सगळे एकत्र येऊन बसायचे. टीव्ही तेन बघायला
हो ना मला अजून आठवतयं आम्ही लहान होतो ना, तेव्हा कुणाच्या घरी टीव्ही नसायचेच सहसा आमच्या इथं ना एक एकट्याच्यांच घरी टीव्ही होता फक्त म त्यांची रूम लहान होती. म्हणून त्यांनी टीव्ही बघण्यासाठी हॉल बांधलेला. मो सगळी लोक यायची ना टीव्ही बघायला त्यांच्यात आणि ते पण असं काय बोलायचे नाहीत त्यांनी फक्त सगळ्यांना बघता यावं. म्हणून सगळ्यांना असं फ्री वाटावं टीव्ही बघायला त्यांनी हॉल बांधलेला. आणि त्या हॉलमध्ये टीव्ही ठेवलेला म असा ठराविक जे कार्यक्रम असायचे शक्तिमान म्हणा. रामायण, महाभारत
होय होय
सगळे आम्ही जमायचो मला अजून आठवतं सगळे जमायचो. पुढं आम्ही लहान मुलं बसायचो. मुलं मुली त्याच्यानंतर सगळ्या लेडीज म्हणजे बायका वगैरे मग त्याच्यांतर पाठींमागं जेंन्टस लोक बसायचे. आणि सगळं असं हाॅल पूर्ण भरून जायचा खर एवढं एन्जॉय करायचो ना आम्ही त्या काळी
हो म्हणजे त्यावेळी म्हणजे प्रत्ये जण आपाप म्हणजे सगळ्यांच्या घरी जायचा म्हणजे काय पण अस म्हणजे एव एवढं हे लोकं म्हणजे एकत्र करून राहित होते
होय आणि कशाच्या ना कशाच्या निमित्तानने एकत्र व्हायचे. आता टीव्हीच्या निमित्तानं आम्ही एकत्र यायचो तसं आत्ता हाय का बघा कुणाच्या घरात काय झालं ते शेजाऱ्यांना माहत नसतयं. आपल्या शेजाऱ्यांच्या घरात काय झालं ते कारण जाणं येणच नाही प्रत्येकाच्या घरात हा हा आणि सगळ्या सुविधा आहेत ना उपलब्ध होतात. काही पाहिजे ते लगेच घरात भेटतय म्हणजे शेजाऱ्यांची गरजच लागत नाही कशाचीच सगळं फोनवर भेट तय हा आणि संवाद सुद्धा होत नाय खर तर हे चांगलय सोडा पण एका अर्थना तसं माणसं माणसांपासून लांब चाललीत मोबाईलमुळं आणि पहिली कशी पत्र वगैरे होती. हॅलो.
मोबाईल जवळ लोकांपेक्षा हॅलो.
हा बोला की आवाज येतोय ना.
हा येतो येतोय तेच म्हटलं मोबाईल न जागा घेतली. ली माणसांची आता
होय की, पहिली कशी पत्र वगैरे आपण पाठवायचो. तुम्ही कधी पाठवलीत का? पत्र
अ नाही हो कधी म्हणजे असं शाळेत वगैरे लिहून घ्यायचे पत्र
हा हा हा लहान असताना खरं. आम्ही लहान असताना पत्र वगैरे असायची. मोबाईल नव्हतेच ना तेव्हा पत्र पाठवायचो आम्ही छोटेशी पत्र भेटत नव्हतीत का ती आंतरदेशीय कार्ड काय म्हणायचे की त्यांना हॅलो.
ते टप्पालने वगैरे पाठवायचे.
हा तस पोस्टमनची वाट बघत बसायच. खूप छान वाटायचं तेव्हा आता पोस्टमन सुद्धा कोण आहे ते माहितीच नसते.
हो ते म्हणतात. आता कस सगळं मोबाईल वर काम चाललंय ना सगळ्यांच मग ते मोबाईल वरूनच कळतेय त्यांना
आणि किती हा आणि आपल्या माणसाची ओढ किती असायची ना तेव्हा म्हणजे
हो पहिला म्हणजे कस पहिला कस पत्र मारफतच सगळ ना असायच.
होय मनी ऑर्डर करायचे असले की मनी ऑर्डर म्हणजे पैसे पाठवाय असले की मनी ऑर्डर करायचे आता लगेच पैसे एका मिनटात. जातात पण लगेच तेव्हा वेगळंच होत ना म्हणजे काही म्हणजे
फोन पे सगळे करायला लागलेत ना आता ते
सगळं हा आपण चाललोय पुढ. पण कसं माणूस माणसापासून तुटायला लागलाय घरातले घरातलेच म्हणजे एकमेकांच्या बरोबर बोलत नाहीत नीट. म्हणजे एकमेकांच्या बरोबर संवादच नसतो घरातल्यांचाच प्रत्येकाच्याकडे मोबाईल असतो. प्रत्येका आपापल्या मोबाईलमध्ये काम चाललेलं असत त्याच्यामुळे त्यांच आपआपसात.
हो तसच होतय आता बघा दिवसभर मिस्टर मिस्टर वगैरे कामावर जातात.
होय.
आणि मग घरी आपण एकटच असतो. आणि कामावरून आले तरी त्यांचाच मोबाईल बघणार ते त्याच्यात काम करणार.
होय ते त्याच्या मोबाईलमध्ये त्यांच काम करणार तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच काम करणार मुल आपापल्या ह्याच्यात जगात. अ हे असतात त्यांच खेळण बागडण चालूच असते लहान मुलांच फोन बघण. म्हणजे असं एकमेकांच्या सोबत अस बोलतात का? म्हणजे आईवडील तरी विचारतात का मुलांना कि बाबा शाळेत नाहीच नाहीच. वेळ जरी असला तरी त्यांचा वेळ सगळा मोबाईलमध्ये जातो हो हो ठीक आहे.
ह का? कसल सातशे मला कुठे येतात पैसेे